हॅलो हा ऐकू काय नाही बस होय झाला क तुमच्या जाणार नाही.
आमच झालं कि जेवा काम
हो हो
जीउन आलो. जरा खरेदी करून आलो. जोडवी, साड्या
ब
घेऊन आलो.
हा हा
तुमचं काय
हम चालू आहे कि पाऊस यायलाय
पाऊस इकडे पण वार भर
तिकड मोठा आहे पाऊस
हमम येईल आमच्या इथं पण पाऊस करून दोन दिवस झाला.
हो हो. इकडं पण काय?
हा हा.
म काय नाही चाललं.
हा उड पापडची रेसिपी सांगू काय मी तुम्हाला?
सांगा कि
अमही ह्यावेळी उरदास पा् के सेम टे हॉटेलध असत ना हॉटेलधल मसाला पापड उडच किंवा आपण विकत आणतो. त्यांच्यापेक्षा टेस्ट ती भारी झाली. ते कसं केलं एक किलो आम्ही काही विकत पीठ आणलं नाही. एक किलो डाळ. एक किलो डाळीला
हा.
एक किलो डाळीला अ आपले एका वाटी ना मूग डाळ एक वाटी आणि सोयाबीन डाळ एक वाटी असं घातलं. आणि
ते दळ आणि दळ्यावर मग एक किलो ला एक. रामबान एक मसाला पाकेट पूर्ण घायला लागते त्यात सगळं असते मीठ तेन काही घाय लागत नाही तरी पण आपल्या हे ना जर पापड खार घातला तरी चालते वरून थोडे आणि आदल्या दिवशी मळायचं गरम असं गरम पाणी करायचं. एका किलो त्याला सहाशे मिली पाणी लागते म्हणजे अर्धा लिटर
हा.
आणि पाणी गरम करून त्या पाण्यात मळायचं. ते घट्ट असं मळायचं जेवढं घट्ट मळाल तेवढं ते पापड चांगलं होत. मळायचं आणि तसच ते मुरत ठेवायच. ते पीठ खराब होत नाही मुरत ठेवायचं ते आणि सकाळी उठल्यावर ते तेव्हा आपण वापर करतोय त्यावेळी एकानं ते असं, आपण मग कसं धुना पिळतोय ना. तसं त्या. ओडून ओढून लांबवायचं. कणिक लांबवायची. हा हातानच लांबवायची. चेचण्यापेक्षा हातां लांबले ते पापड खुसखुशीत होते.
हा
लांबवायची आणि लाभल्यानंतर तर हम. लांबवल्यानंतर तस. लांबून लांून ते न तेल एला वाश मारते. सांबय. च आणि एखकानं गोळा करायच. आणि गोळा पहिला जरा तेला लाग यच निम्म मोठं असतोवर आणि थोडं मोठ झालं की मग पिठ लाटायचं पिठान लाट, हे तेलाने लाटल्यामुळे त्यावर पीठ लागत नाही पांढरं शुभ्र असं होत म्हणजे पीठपीठ दिसत नाही त्यावर. आणि आप पण घरात वाळत घालायचं. आणि ह पूर्ण पातळ ते पातळ होतच ते आणि लाटल्यावर वाळत घालायचं साडीवर आणि घरात एक ऊन द्यायचं, आणि जेव्हा आपण उन्हात घालणारत तेव्हा एक पाच मिनिटे उन्हात घालाय लगी काढून ठेवायचं. आणि जस सुकत येत्यात जरा-जरा सुकायला लागलं की ते लगी एकावर एक अस घट्ट करून आप एक किलोच्या कागद असते ना मेन कागदाशीे त्या कागदात असं घट्ट भरून त्यात ठेवायचं.
हा,
बरोबर त्यात बसत्यात मग. ते.
ही रेसिपी तुम्ही कुठे शिकला?
ते आमच्या चुलत सासूनी सांगितल त्यांनी केलय त्यांनी आल्यावर आम्ही केलय ना हे उन्हाळ्यात आता.
हा.
आणि बरोबर एक किलोच्या कागदात अस चापून ठेवायचं बसतंय ते. आणि उन्हाला पण फक्त पाचच मिनिट लावून काढायचं, लय उशर ठेवलं की पापड लाल होत्यात उन्हाला. उडद्याचं ठेवायचं नसत ते ऊनाला.
हां, हां.
असं करायचं छान होत्यात.
आणि मी तुम्हाला पिझ्झज्याची रेसिपी सांगू का?
सांगा की.
अ मैद असतो ना आपला, बे बेस्साठी सर्वात पहिला एक वाट ते दरा
हां.
एक वाटी मैदा परत ना त्यात एक वाटी दही मिस
हा.
आणि त्यात एक अर्धा चमचा तेल मिसळायचं.
हा.
आणि ते मिक्स करायचं. आणि तेच कनिक तयार करायचे आणि त्या कणिक ती कणिक बेसमध्ये पिझ्झा बेस अवेलेबल असते ना
हा, मग ते आता क क कनिक घरात केल्यावर ते कशाला लागतय मग ख घरातच करायचं ना त्यो पण
हा ते बेसला हा त्याला हे नको का म ते भांड नको
हा हा भांड आणायला लागते नाही आपण चपाती जाड लाटली तरी चालतय
हा मग तेच कि ते किचन वर ला टायच आणि त्याच्यावर जरा चीज मी खिसायच नंतर नारळ टोमॅट त कोथिंबीर, कांदा, शिमला मिरची
हा हा पनीर
पनीर हा आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्या आवड त्या मिक्स करायच्या आणि मिक्स करून लावून काढायचा पिझ्झा आणि तसच बर गरला पण अ पाव आपल्याला कसं पाहिज तसं भट्टीतन काढून आणायच
हा.
कोथिंबीर कांदा, टोमॅटो परत ना चीज मिळतय चीज किसून घालायचं आणि क्रीम भेटत्या
हा हा हा.
परत ना असं आपल्याला कुठल्या आवडत्या त्यामुळे आणायच्या ते मिक्स करून त्यात टाक काय च. म ते खायच
हा हा म ते म्हणजे आता आपल्याकड ओव पण नाय मग आपण कशात ते करायचं
के ना त बा तरी तवा तेच्यावर वाळू टाकायची
हा कसली आपली साधी वाळू का त समुद्रातली वाळू
कसली पण चालत्या साधी वाळ टाक यची आणि तापवायची ती वाळू आणि तेज्यावर ते बे आपण पिझ्झाच ते मिक्स मिश्रण तयार केलेल असतय न
हा
ते ठेवायच आणि वरण मोठं पातेल पालत घालायच
हा हा
ते पातेला पालत घा घालून केल्यावर ते मिक्स करायच मग ते वाफवून तयार होतोय पिझ्झा असल
आणि ते बर भरल मग तसंच
हा बर्गरला बर्गरला हा कच्चाच कि बर्गर ला कुट काय करायला लागतय
हा हा
हे काय
काय नाय बघा वारं सुटलंय आम्ही आंब्याच आईस्क्रीम केलत सांगू काय
हा कसं केला
अ त्याला आंब्याचा सगळा गर काढून घ्यायचा चाकून आणि गर काढल्यावर किस्क मिक्स मिक्सर मध्ये आहे ना दूध आणि
हा
पानी न घालता आंबा दूध सुंट आणि आपलं हिय काय म्हणतात त्याला वेलची
हो
हे हे करायचं फिरवायचं आणि काजू बदाम तीन खिस चायच
हा
क तरी चालतंय किंवा ते चेसून पूड करायची किंवा चिरवून हे करायचं मग ते मग तस केल्यावर अ ते आईस्क्रीम जे बनवतोय वर असं वरन टाकायचं आणि ते फ्रिज ल ठेवायचं जवळ जवळ एक सात ते आठ तास लागत्यात ते पूर्ण असं गार व्हायला त्याचही बनायला आणि नंतर मग ते आइस म्हून खायच छान छान लागतय
घरीच करताय
होय घरीच करतोय आता चार पा च दिवस झाल करून रोज तेच थोड थोड खातोय छान झाले आणि नंत तर दुधा च करतोय दुध हा करी दूध असते ना नको पडतय नको पडतय नको पडतेय आखरी पाणी देतो चल पाणी देतो चल पाणी देतो अख दूध असते ना त्याअस हे करायचं जरा घट्टू असतो हलवायचं
हा हा ह
आणि हलवल्यानंतर तर येना अ त्यात ते आप आपलं कॉर्न फ्लॉवर पीठ असते ना ते पीठ थोडं टाकायचं म्हणजे त्यामुळे घटना. अनते‌पीठ क टाकल्यामुळे घट पना‌येतो कायची.
ह
साखर आणि परत ते जरा गार झालं किंवा ह्याला ठेवायचं.
फ्रीजला.
फ्रीजला ठेवायचं त्यावर जर काजू, बदाम तेन घालायचं. आपल्या इच्छेनं मणूकं आणि आ तर आता कसं करायलाय ते अजून करून बघायचंय.
हा
दुधात.
काय?
दूध ठेवायचं उकळायला. हे धर पाणी आणि त्यात हे घालायचं आपलं टोस्ट असतात ना? हा टो टोस्ट काजू, बदाम असं घालायचं सगळं आणि लई उशीर त्याला शी शिजवायचं आणि शिजल्यानंतर आहे ना ते. ते मिक्सरला बारीक करायचं. च्छा आणि बारीक केल्यावरती ह बारीक केल्यानंतर ते गा झालं की फ्रीजला लावायचं.
ते टोस्टचा फ्लेवर जसं की टोस्ट वापराय त्याला हा